हॅलो हा नमस्कार ताई‌.
नमस्कार‌.
काय चाललं हो का काय झालं? हो का. भात वाल्याकडे जा होय का काय झालं म
का नाई बरं हाय.
हो माझ कंपनी आहे बर का मी इकड कीती आलीये भाजीपाला घ्यायला आलले.
मार्केट मध्ये
हम्म मार्केटमध्ये भाजीपाला घ्यायला आले. त्याला म्हटलं मग भाजीपाला बघू मग एवढ तन कोलाला मग ते आपला काय व्यवस्थित हाय बर का वीस ला पावशर तीस ला अर्धा पंधरा काय
हो का
हं हम्
हा हा हं
हो हो काय आहे बघा
हा पाणी
आता तर काही पावत नाही आता असं ऊनची आहे हा असं ऊनची आहे हो येन तरी सांगितलंत आट म्हणटणार मला तर चांगलंच आहे हा
हो मग
हम्म
पेरणे वगैरे झाले?
पेरणी झाली बाकी बाकी आजून कारण की आ हो व लागताले ना नाही त उतरला नाही आजून
हा का
हा त्याच्यामुळे बाकी मग लेट करायची पाऊस पडू देत पहिले एखादी तेव करू ह हा का
काय चाललं?
काय नाही मग हे
हो का
ह तुम्ही पण लावून टाका ना भाजीपाला
हो लावायचंच आहे पाणी
ह का
पाणी पडला का मग लावतो आता
ते काय म्हणले लावून टाकायचं
हा मग मग काम असतेत त्याला
मग
आणि
तो गेला जा भाऊ
हम ह
खर्च कसं ते रोजचे पैसे भाजी पाले वेगळे असते ना मग रोज
आहे ना का खर्चच वेगळं आ राहतो ना?
ह
हा बोला ना ताई
काय मग झाला शॉपिंग वैगरे केली केली का काही नाही? शॉपिंग केली काही?
शॉपिंग चालू आहे आता शॉपिंग करायची?
हो का
हम्म
चांगला मग करून घ्या काहीतरी मुलांना काही घेऊन द्या. हा
हम्म
टेन्शन नाही बा आमचं काय आता भाजीपाला गेला का भाजीपाला संपल होता. म्हटलं चला मग भाजीपाला थंडीमध्ये ् ह विठापेडेत पण नाही म्हटलं मग तेच म्हटलं काय चाललं काही नाही.
काय नाही बरं आहे.
हो का चांगले सगळे घरचे
हम्म
घरचे चांगले सर्व?
हो घरचे चांगले आहेत बरं का त हा तुमचे?
हा तुमी चांगले हे?
हो का
हो. मिठ
मुलं शाळेत जात आसतील ना?
हा आता काय आले घरी म मग काय? घरी येल्यार काय मज्जा असते ना?
हा म
उसळ घ्या मणे उसळ बया म्हणते उसळ घ्या.
आस हाय हम् नाही नाही.
नाही बाई कोण म्हनता दाखवून देन तुम्हाला?
हा
घेऊन येते म्हटलं.
असे आहे का?
हम्
हम्
बघू मुली कुठे गेल्या?
ते आता शाळेतन आल्या. हातपाय वगैरे धुताय अभ्यासला बसले होते हम्म.
हुं, हुं
हुं
काय चालू शा चालू झाली.
हा बोला म्ह बस
मला वाटल कॉलेज ते बस म्हणत होते.
ब्लॅक, ब्लॅक, व्हाईट हुं
काय जणार.
तो कुठं ठेवलं अ इकड बाहेर आलेला आहेत ना म्हटल.
या हा ह.
दि म्हणे काय काय घ्यायचं.
कपडे-कपडे घ्यायचे म्हटलं. कपडे घ्यायचे आहेत म्हणे.
हो का? घेऊन जा ना मग.
हा मग तेच आहे ना. अ जवयला त ना तुमच्या गाडी. होणा मणलेत्याव एलाग हह. बाकी काय चाललं मग?
काय उचली ब.
हो का
हम्म.
आणि व्यवस्थित घेत काय कारणार आता काय असंत याच दिवसात काय असं म्हटलं शेतीत असते उद्योग काहीतरी पळायचा पळायचं.
हम्म हम्म हम्म.
हो कधी येताव लग्नात?
लग्नात.
हम.
नमस्ते!
व्यवस्थित ठेवून घ्या.
हॅलो आवाज आवाज कटतोय वाटत ऐकायला नव्हतं ना येत.
हां का.
ऐकाला येत नव्हत म्हणून म्हणत होते रेंजचा प्रॉब्लेम आहे का?
भाजीपाला तर आता खूप महाग असेल ना?
बघू म्हटलं. अ वीसच्या पावसात प्रत्येक गोष्ट विसर हा. प्रत्येक गोष्ट वीसला पावशेर तीसाला अर्धा. तीस लाखा कोण सांग? आ बोला बोला बोला.
तेच म्हणतं काय चाललंय काय नाही?
पावसात बिलकाचा काय रेट‌ हाय? चहा पाहिजे? वीसला पावशेर म्हणताय.
मुलं घरीच असतील?
आ? हम्म. एवढं स्वस्त कोणी घेत नाही ना मग, महाग कोणी घेत नाही. परत त्याला सोतल, पहिज
हा ना, बरोबर आहे.
बघू मग काय होतंय त्याने, मिरचा घेतला, कांदा घेतला, गिरक्या घेतले, फ्लावर टमाटर घेतले आता बघू काय.
किती झाला माझं?
तेच म्हटलं काय चाललं काय नाही ताईचं? तेच म्हणते काय चाललं, काय नाही म्हटलं.
काय मग काय झालंय घ्यायला आली आता बाजार होतंय आता बत्या घेऊन घेती.
हो हा,
हम तिकडे गेले, मग बजार झाला आता,
पण कराव लागतो ना मग बाजीला पण लागत रोज पोरना, डबे पाहिजे ना, मुलांना सकाळी, सकाळी,
मा डबा
म त्याच्यामुळे चालूच ठेवाव लागत,
हा,
आं, का नाही म, वेवस्तीत बाकी काय नाही. कराव लागत,
हम,
चाल मग ताई ठेऊ का मग,
हो, हो,
हा,
हो, हो चालेल.